हॅलो! हॅलो!
हॅलो आवाज येतोय काय?
हा येतोय, तुम्हाला येतोय का?
हा आवाज येतोय.
काय करायला चहापान झालं?
हो झालं तुमचं?
हा झालं.
हम्म पाऊस वगैरे?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
आज जरा आमच्याकडे पण सकाळ पासून जरा उगच बारीक बारीक आहे एवढा काही नाहीय. पण थोडाफार आहे. तिकड आहे का?
आज काय नवीन?
हा तुमचा जरा आवाज अडखतोय. हो हा येते येते.
हा आज काय नवीन काय ट्राय केलतात?
आज नवीन तर काय नाही आज तर काय नाही केलं आता संध्याकाळी काही कायतरी करायचं.
हम्म हम्म.
तुम्ही काय केलं?
अंड
का तुम्ही काय केला आज नवीन ट्राय?
मी आता ढोकळायाला घातले आता करायला.
हां नाश्ता.
हम्म आता मुलं शाळचनं आल्यात.
हां. तुम्ही बेसनाचं करताय काय बेसन आणि रवा घालून करताय ढोकळा?
बेसनाच करते मधी बेसन आणि रवा घालून केले होते. पण ते अ एवढे छान झाले नव्हते.
हा हा.
म आ आता बेसनाचं केलंय बघु आता कसं काय होतय.
कसं करता बेसनाचं?
अ बेसन मध्ये ताक मिक्स करायचं
हां.
आणि लई पण पातळ करायच ना लई पण असं घट्ट ठेवायचं नाही मध्यम टेक्स्चर मध्ये ठेवायचं. ह. आणि अ त्या बॅटरमध्ये थोडीशी हळद चीमटभर स खायचा सोडा सा साखर जर लिंबू पिळायचं
हा.
आणि आहे ना बॅटर जरासा प्लफी उपर्यंत हलवायचं मग त्या त्याने सगळं झाल्यानंतर मग सोडा घालायचं.
हा.
मग सोडा झाल्यानंतर ना ना दे ता एक दोन तीन सेकंद हलवायचं ते लगेच आहे ना आं गरम पाणी कराय ठेवाय ठेवायचं असते ना ते ठेवल्या ना ग खाली आहे ते स्टँड ठेवायचं त्याच्यामध्ये ठेवायचं ते.
हां हां.
आणि मग वरून थोडंसं तेल घालायचं त्याच्यात आणि ते बॅटर आहे ना त्या कुकरमध्ये ठेवायचं आन त्याला झाकण लावायचं म्हणजे सीट्टी काढयची त्याजी शिट्टी ठेवायची नाही, म्हणजे शिट्टी होऊ द्यायची नाही, नुसता वाफेवर करायचं.
हां. हां आणि रवा आणि बेसन घालून करतो ना मण तुम्हाला च्याला बेसना नाय कसं करता?
हम्म, हम्म, मी ते केले होते. ते पण म ते असं मला नाही त्याचं हे झालं म्हणजे असं ते चवीला छान होतं, पण मला जमलं नाहीे. ते
हां,
हम्म, मग त्याला वरती फोडणी घालायचं. साखर पाणी करायचं आणि त्या फोडणी घालायची.
हां..
ह..
आम्ही दीड वाटी बेसनपीठ आणि अर्धे वाटी रवा घेते मी.
हां.
आणि त्यात जरा हळद जरा म साखरचं पाणी आपलं साधं पाणी आणि.. ते ह्याच पाणी ते साखरेगत काहीतरी असतं ना त्याला काय म्हणतात बरं...
अ स सॅट्रिक सिड म्हणतात.
हा सायट्रिक ऍसिड असतं ना ते सायट्रिक ऍसिड घालून फेटायचं. फेटायचं. आणि आपण मग पाणी गरम करायचं, मग ताटावर जरी तेल लावून त्यात तापला आणि जे उकडाय ठेवलं ना तर छान होतंय.
हम्, हम्म..
हम्म, त्याच्यानंतर जरा जिरं म्हवरी घालून पडीपत्ता घालून, मिरची घलून, फोडून द्यायचं जरा..
हां, हां, माझे चुलत सा
ते पण हां..
ती अशी डब्यात पण ठेवत नाही. खाली पाणी उकळायला ठेवत्या. आणि ताटात हां प्लेटवर ठेवायचं ते.
ते छान होते. प्लेट वर ठेवून कुकर मध्ये कसं जरास.. ज्या जाळ एकीकड लागतो. ना मग ते जरा कच्चा राहण्याचा जास्त चान्सेस असतात. ना
हम्म, हम्..
ते प्लेट मध्ये व्यवस्थित पसरते.
हां, हां, मी आता हे दुसऱ्यांदा केलंय तर.. दुसऱ्यांदा के केलेय आता हे कसं होतंय काय माहिती.. पहिल्यांदा ते रवायचं का होत.
हां..
हां मण तेव्हा ते जर असं बिघडलेलं म आता आणि.. नेक्स्ट टाइम करते ते प्लेट ममध्ये त ताटात तू सांगायलायस ना तसं करते. करून बघते, आणि काय मग आणि काय ट्राय करतेस.
आता संध्याकाळी हे करायचा.. अंड, अंडी करायचे अडी
हम्, हम्..
हम्..
तुम तुम्ही खाता असल तुम्ही हां.. आम्ही खात नाही अंडी ते, नाही खात आम्हीओ. आम्ही जैन आहे.
हा.
हम.
तुमच्यात सारखं व्हेज असते.
हा हो पण ज्यांनी जैनमध्ये ना पुरुष लोक खात असतील पण लेडीज लोक म्हण जात. ॅलभघसलं.
हा.
पुरुष लोक कस बाहेर गेले की. हा.
पण करण आहे ना.
हम्म. रात्री आम्ही अळू ची वडी केलेली.
हा.
हा. तुम्ही कस करता अळू वडी?
ते सारखं सारखं ते छान होतय.
हा. तळून छान होतय.
हम्म.
जरा यात बेसण पिठात हिरवी मिरची, लसूण वगैरे घालून हो.
आमच्या इथे काय करतात आ बेसन पीठामध्ये ना
हा.
अ बटाटो शिजवून करून
बटाटू पण शिजवून घालता?
हा. बटाट शिजून घ्यायचं म्हणजे तळायचे खां तळायच असेल तर बटाट शिजून घ्यायचं असं नुस उकडून घ्यायचं असेल तर बटाटा घालत नाही, मग तळून घेणार असलं ना तर त्या हिच्यामध्ये ती घशात खवकवतय. परत ते असं खाजवलं स होतंय ना घशात.
हा हा.
ते बटाटा मुळ होत नाही बटाटा घालायच आणि जरा लिंबू पिळायच त्याच्यामध्ये. खवखवपणा येत नाही. म छान होत आणि बटाटोच शिजवून घालायचं त्याच्यामध्ये आणि ते कसं हा. शिय हे चाळ चाळण असतंय की नाही चाळण्यांन जर असं वाटीनं फेटून घ्यायचं म्हणजे पुरण कसं आपण बारीक करतो.
हा हा हा.
हा. त्या बेसनमध्ये ते घालायचं मिक्स करायचं, मग त्या बेसनामध्ये ओवा जीर, तीळ कोथिंबीर आणि हे जरास तिखट, मीठ हे घालायचं त्या ते मीठ मिक्स त्याच्यानं ते पाना लावायचं त्याच्या शिरा काढायचे
हा.
आणि ते पानाला लावायचं आणि ते पान कस एकावर एक ठीवू नाही ना ते रोल करायचे त्याचे आणि ते वाफ हा. तर वरती त्याला बेसनच त लेअर लावून आहे ना वाफवून घ्यायचं वाफवून घेतलं की एक त्याच कलर सगळं बदलतय, बदलून झा बदल झालं की नाही मग त्याला एक
मोहरी कडाचिन देतात. आम्ही कसं करतो ते ब बटाटो घातले असल्यामुळे ना कुरकुर पणीत लागावं म्हणून त्याच्यात मी हे करते हं तळून घेते. ते तळ कणी त्याच्यामध्ये बटाटा छान लागत ते वड्याची भज ह भय कशी लागत्या आत भ भाजी कशी लागतात असं तशी चव येतय त्याच्यामध्ये.
हा हा.
छान होते. हा होय. आळूची भजी पण
हो.
ते घोसावळ म्हणून असतय ते पण छान होतय. ते कधी खाल्लेस काय?
आम्ही कधी केलं नाही कसं कराय ते? म्हणजे मी एकदा खाल्ल होतं. मैत्रीण म डब्यातन आणलेलं पण घरी कधी केलंच नाही.
अ ते म्हणजे ते घोसावळ्याचं हायत ना त्याला स्वच्छ धुऊून घ्यायचं ते काकडीसारखं असतंय.
हा हा.
आणि ते स्वच्छ धुऊन घ्यायचे आणि ते आपण साधा आपले हे हेजे कसे करतो आपण भजीला पीठ जो तयार करतो ना
हा
ते तसंच करायचं आहे पण ते अ असं काकडी आपण अ स्लायस मध्ये कापतो क नाही तसे काप - करायच आणि ते बुडवून बुडवून ते ब तळायचं ते
हा हा
हा म्हणजे आपण भजीला कसं करतो ना तसंच करायचं पण काकडी कस आपण टमॅटो कस चिरतो नी तसं ते स्लाइस चिरायची आणि अ ते तळायच ते ह्याच्यामध्ये घालून- बेसनाच्या
भजे ज्यात बेसनच्या पिटात हा आ अ
माझ्या माहेरी त्येची झाड होती घराच्या बाजूला होय. सगळी जे कोणी येईल ते ना मांना पाहिजे मला पाहिजे म्हणून तोडून घेऊन जाणार
हा
छान होत होत ते खर-
भजे वगैरे सां सारखे लागतात आमच्या तर घरा
हा हा त्या भजीच्या पिठात हाय ना हे घालायचं अं आपण सगळं घालायचं करायचं ना त्याच्यामध्ये ना ते कॉर्नफ्लाॉवरची पीठ असते माहिती ये काय
हा हा हा
हा ते थोडंस घालायचं आणि रवा जरा घालायचं एक एक चमचाभर छान टेस्ट येत्या भायरची टेस्ट कशी येत्या क नाही हा तशी टेस्ट येते छान येते ते
हा हा करते की एकदा
हां मम्मी
मम्मी कामाला गेल्या अजून थोड सहा वाजता येत. त्या ना अ आता येईल थोडा वेळानं
हा हा बरं चालतय हो आलेत मं चहा प्यायल्यालत आता ते ढोकळ्याच वाट बघायला आल्यात
हा मग मी तुम्हाला लगेच कॉल करू का थोडा वेळानं करू.
अ लगेच लागतंय का नाय काय माहीत नाही एक दोन तीन सेकंद नां
हा ठीक आहे चालेल की
हा चालत हे पण कॉल आहेय ना जरा कट नाही कट होऊ दे. कॉल कट झाल्याशिवाय करायच नाय म्हणं
ओके.
हा म्हणजे सेकंद सेकंद भरपूर पडतात ना सेकंद मुळायला कॉल कट करायचं नाय म्हण हा
अ हच्यात बोल ह्याज्यात नाय आपल्या साध्या कोणावर बोलूया तसं
सां ह
हा
नाय
मग आणि काय स्वयंपाक आता काय करत काय समजत नाही आहे आता विचारून करायला पाहिजे.
हा.
सकाळचं थोडं थोडं जेवण जर असं आहे आमटी तेन आहे भात आहे.
हा.
मता संध्याकाळचं विचारायचं म आता हे ढोकळा खाल्ले की मग काय काय विचारायचं मग करायचं मग.
हा.
म कोण मुलं भातच खातात नाहीतर आता चहा चपाती पण खाल्ल्यात आता.
हा.
हम् मग ते तर बघून आता बेसवरून करायचं मग सकाळची दडोडक्याची भाजी पण आहे.
आंबड पण आज रात्री घेतली धोडक्यात भाजी आहे आता सकाळी जा थोड फौज वाज के ती म आता बघायचं संध्याकाळी पप्पा घेऊन गेलेत आमच्या फलटणला.
हम्म हम्.
त्याच पा पालखी येणार आहे ना फलटणमध्येध्ये.
हां हां.
त्यामुळे गेलं तर आज शुक्रवार आमच्याकडे सुट्ट्या असते आणि तिकडं आज पालखी नाही पलटणीला गेले तर आता काय त्यांनी संध्याकाळ त्यां नाही यायला एक आणि दोनच.
हा हा रात्री वेळ होते अढते याला.
रात्री अलेव सात वाजता फल्टर मध्ये पक येणार आहे ना.
हा.